पाच्या पाात आ
तो सगळ्यांना सगळ्यांना बोलून घेतलं ती मी सकाा
मी तेच तर म ते पण स्वयंपाक झाला अस ना हा ना पसेशन मी थोडा वेळ पाहिल मग हा वरन भात भाजी तेंन सगळं च्या डेली संध्याकाळी वरम भात भाजी होईल आणि सकाळी इिलक्याची भाजी काय कर खोबऱ्याची खसखसची भाजी काय करायची हा
वरण एत काय
संध्याकाळचच ना सकाळच्या भाज्या मेथी शेपू सगळ्या भाज्या सकाळच्या
तेच ना मग एका टाइम व म्हणजे दोन टाइमवरन स येऊन
त ला
ते तेच ना एक तर तुम माळक लोक आहे माळकर लोक आहे नाही घरचेेतते का
लाडू कराल का खारी खबराचे लाडूक डिंक त्याच्यात सगळं टाकलंय तरमस सग तेखात र हा आता आपलं तेच आहे सकस म्हटलं तर तेच देत हे बाकीच नाही बाकी पे टाइमशीिर सगळं चालुये टाइमिंग लावून हो हो बाई म्हणजे आता मी डायरेक्ट तिचच करते ना ग बाहेर काहीच नाही.
सव्वा महिन्याच होऊस तवर
झाली आज सवा महिने
म आता बंद करायची. ते
काय नाही म्हणा काय होते खरंच
मी पाच दिवस सुद्धा बां नाही आवडत.
मीबळबळ देते दूध बी द टाकून नाही नाही सकाळी सकाळी काही नाश्त्याला
त्याला रवा काही दिलं तरी चालत पेज च पाहिजे अस काही नाही. मग मी म्हणतो ना मी पाच दिवसता खाली
मी चांगली बनवते ना म्हजे सगळं टाकून व्यवस्थित थोडं सगळं व वेलदोड्याची पूड कधी अ गव्हाची, कधी रव्याची, कधी गव्हाची, कधी रव्याची.
ती नागलीची द्यायला पाहिजे ते थंड राहत.
उष्णात आहे ते सर्दी होती थोडं थांबून घेतलं
हो इथेच कायला
आणि मग दुपारी नाही देत ना ग काही टाइमिंग लावेल दुपारी सकाळी पेज देतेस दहा वाजता.
गेला तरी चाल सकाळी रवा नाश्त्याला दिला ना तरी रवा अस खारीक अ चहा बिस्कीट दिले हा मग ते दिले आणि मग अकरा बारा वाजता जेवणे दिलं आणि दुपारी खालं थोडंतरी चालत म्हणजे पोरीला सवय लागते. थोड थोडं दुपारचं पोराला बाळस येत पण जर पोरी आईला कडकी बसली न बाळतपणातली कडकी लवकर उजरत नाही. लवकर ते बाार जणांची कडकी त भरून आणि पोटभर खाल तर कं करून निघत ते नाही तर मास पेज याच्या त्याच्यान नाही.. तीन दुपारी बी थोडी एखादी आरधि चतकोर
होळी म ना त्याच्याशी जास्तडांगोरा पेटवला आता भात भाजी, पोळी दोन्ही टाईम पाहते फक्त पोळीच नाही देत दोन्ही टाईम भात द्यावाच ललागतो. चार ला चहा बिस्कीट राहत तिने बाराच जेव
आपल्या नाही घ राहिले गुळाचा चहा हम
गुळाचा ये
गवतीच्या.
हम्.
तेला मोबाईल दे ना
मग हा
ई तर पुरी आणल्या शाळतल्या पुरी नाहीय दुगावचे आहेत.
हो साहेबांना विचार साहेबांना विचार
किती वेळ
परफेक्ट आमची ते पाहिजे
दिसून जात. म नाही का
चहा नाही घेत गं त्या, नाही का?
सगळ्यांना सवय त्या हा का? लवकर. इथून जाऊन कस काय शक्य? इथून जाऊन शक्य कस का? वेळ वेळ नाही, हा तुमचा व्यवसाय हो,
मुलगी चे. मग काय मग? किती म्हणजे? हो मॅडम.
मला वाटलं चारचा टाईम ए पाच वाजेपर्यंत होईल, मग म्हटलं चला जाऊन येऊ तो पर्यंत.
सकाळची वेळ होती ना पहिलं, तर आ पाऊणे नऊलाच,
हा का? बाई कोणाचे हे ठेवले? हो गावी सोडायला आलो
अजून आहे ना दिदी? हो आहे,
तुपण नर्म ह झा स्वागत
ते कर बस आले का आ बा आले का चाला
म माझ झाले का दहा मिनटं
झाले
ह